हॅलो हो बोला की
बोला की काय म्हणताय मग
काय नाही बघा निवांत चाललंय आपलं नाही नाही त्यांनी त्यांच काहीतरी क्लास करत बसल्यात ऑफिसचे
झोपलाय
झोपला
हम्म हम् सोनी काय एकटीच आहे का मग आता आता कधी जाणाराय इकड
आज निघाली की त्यांनी निघणार होते म्हणजे आज दुपारनं
दुपारन का
तीचकी अकरा बाराला काय गाडी असते ना ती दहा ला का अकरा ला
हा माहित आहे मला पण मी काय फोन केल्यां काही ह्यांनी फोन केला तर इकडे येतो म्हटलं ते ना ते
किती दिवस राहिली ग बाई आजी
महिना तर झाल की होय होय सतरा तारखेला चालते ना विपत तिकडे दवाखड दाखवायला त्याच वेळी चालतात त्यापर
हो का
हम्म एक महिना ब
मग काय म्हणत्याय
काय नाही बा तरी आता कुठं घरातच नसायच्या त्या बाहेर बाहेरच असतात करमत नाही त्यांना घरात तिथं आल्यावर म्हटलं घरात पण बसायच नाहीत बाहेरच असायचे नाही
कुठे जात होती
पूजा हो इकडं
हम्म
रोडला जाऊ चक्कर मारूनयचे एकटे
हम्म चल म मत नाही घरा दिवस
नायकरर मना
हम्म सायलीचा काय फोन आलता काय नसत
कायक
पहिलेचा फोन मेसेज काय
नाही होता ठीक फोन बस ना त तक बिझी आहे
हम्म
कोमलतायच किती दिवस झाल कोमलता आलं पण नाही भेटले बी नाहीत कधीेल ते माहितीय का नामाच्या बड्डेला
उद त ला काही नाही घरातच असते तिचं काम शिवायचं काम चालूय अशी म्हंटलं तिज शिवायचं येतय तिला मशनिवरचं ति शिवत बसत्या
खाली देवाय घरातचा खालचच कि ते
नाही तिच नाही आता वरतीच शेवती
ह
ते आता गारमेंट तिली गेले ना दुसरकून
मग त्यांच्या खालच दिलत ना गारमेंटला भाड्याने
हो दिल तर खरं आता तिने दुसरीक केलं ती कुठल्या एका बाई संांग पार्टनरशिप मध्येे केलं ति ना खाली काही नाही आता भाड्यानी दिले
तला हय हा हा
हम्म
म ते तिकने जाऊन मला करतलात
हम्म तिथन नाही आणत आता दुसरं येते परकरचा मालेते
पर कर्स हा हा हम ह
लाडक्या बहिणीच्या तर काय बंदच झाले पैसे आता
आलेत की काल सग आले
हा म्हण नाही आले हा म्हणतो आम्ही त सगळ्या निकषात बसतो तरी आम्हाला आलेल
हम् हम
पण त्यांनी बघाय
यायचं पण झालं तर तला जणांना
हम्म
भरपुरपट केलेत त्यांनी
हे आता हे कॉल तपसायला म्हणजे दुसऱ्याला द्याले आहेत का ते ट्रान्सपिक्शन कॉल्स म्हणजे हेच आहेत का ते त पसयला देतती
ह त्याचं काय ग्रुपर बचलत की पन्नास येतय दिवस दिवसभर बंद राहतं
म्हणाले नाही आपल्याला तर काय अजून आला नाही ते नाहीस
आप काही का न्यायलं झालं आपल्याला कधी येईल तेव्हा खर
तेच
त्यां त्यांनाच मिळाले झाला या तर लोकांनाच मिळत झाला म्हणलं
हम्म पर मी मेसेज टाकले ना ग्रुप वर मॅडम मला म्ह ट्रान्ट्रिक्शन टास्क चाले दि नाही एकदा पण मग तुम फ त्यांच्या आधी इम्प्लट करा मगेतील
हम हम
हम् हम्
मथर काय कचं नाही आता आधी कसं सांगायचं तरी आता काही सांगत नाही क आठवड्यात का का तुझ वेडी ग्रुप व टाकलंय त्यामुळेच काय ते पण विितत काय मुल्यांना
नाही चल पस्तीस केलं क
ह
मला रिप्लाय करायचा असं होतय ना
बग कायच
ह
आम्ही त ज राहायला असतो ना नवीन घरात तिकड्या ना आमच्या पप्पनी मांजर पाळली तुज त राहत नव्हती फक्त दूध प्यायची थोडा वेळ बसायची पप पपले मागे लागले तुझ्या खायला सारखं तुला दूध दे हे दे खायला ते दे
हम्म
मग येऊन बसायला लागली कधी वर्व
ह्
पाहत घरात मग ती बसायची हॉल पॅसेज मध्ये जायची हॉलमध्ये काही द नव्हते मीलं कॅस वगैरे बसायचे दूध प्यायची जायची म दिवशी काय झालं तिने काहीत घाण आणून जिण्यामध्ये टाकून दिला आमचा मेलेलं काहीतरी ल्या हा ते तसेच करतात आणून टाकून जातात पप्पांनी काढलं असं आणलेलं ते काहीतरी पक्षी मेलेला आणि मग त्यावेळेस तिघं बसते काय म्हणलेलं पप्पा काढले त्यांनी सगळं स्वच् केलं त्या सुद्ध ना आणि मग परत रोज सुकी रोज या्यायची दूध प्यायची बसायची काय करत नव्हती कोणाला आणि नंतर एक दिवशी तर मोठ कबुतर जाणून टाकलं आतमध्ये असला खाण असलं इतकं घाण झालत मग तर असला रागायला पप्पांना घेतले काय त्यांनीच मार मारलं त्या माांगर पर त तलं नाही घरात म्हणले मांजर गद्दर म्हल्ली मांजले गद्दर असते म्हणजे असं एक निषठ नसत म्हणजे म्हणून त्यानी परत तुला कधी दुसका फिरपघ दिनला घराच घान खाते केस एसी आता खंडाच कसं खात नाहीती म्हणजे आमच्याच घरातच ना म्हणजे आम्ही जे जेतो तेच खातय बाहेर काय आता त्याला सोडतच नाही
आता ते आधीसारखं लहान असतं त्याला सुूतर करायच आता कत नाही कस काय नाही त्याचं पण चालू आहे ना म आम्ही आले की येत नाही
हा घरात येत नाही ते आता झालं की गप बस अन ते मांजरीच लय घाण झालत बाई आमच्यात ते दोनदा फिलत त्या न
उंदरा साठी चांगली आता बघ ना आमच्या घरात घरात उंदीर होते दोन तीन कि मांजर घरात असला तर त्याचा वासानी उंदर येई ना झाली घरात हम् चांगली उंदरा घरात कुठ नाय ते मांजर
उंदरा ला औषध ठेवतल का नाही मग उंदीर कस काय झालंत होत नाही क आता उंदरा
मग थोड दोन असतील कुठले तर वरती माळ्यावर
हम्म हम्म.
हम्म.
होय दार बिर ही ही पॅक करायला पाहिजे
हा हा शेजारच्या बोलत असतात का हो अजून
नाही बाई आम्ही नाही बोलत त्यांच्या
काकू पण बोलत नाहीत
हम्म.
होय.
हम्म.
म्हणजे ते दरवाजा पॅकेच करून टाकलाय ना
हम् नाही उघडा करायची आता बरोबर हम्म.
बोलत नाही तरी घरी येतात
नाही नाही दरवाजा उघडा ठेवलाय त्यांनी त्यांच त्यांची घर ते काय दरवाजा उघडलाय तर आमच्याकडे कसं काय
अह हा हा म्हणजे त्यांच्या दरवाज्यातन आपला डायरेक्ट आपल्या घरात यायला होत होता ना
हम्म.
त्यांच्या दरवाज्यातन डायरेक्ट आपल्या घरात येता येत होत ना
हम् नाही नाही तसं कुठं हाय तवा
नाय का?
त्यांचं तसं नाही त्यांच त्यांचं आमचं आमचं दरवाजा नाही आहे त्यांच्या घरातन आमच्या
मला असं वाटलं की त्यांच्या एक हॉलच्या दरवाजा मधला एक दरवाजा केलाय असं वाटलं होत मला
नाही नाही त्तसं नाय
हम्म हम्म ते हाय का वाहिनी का नाही?
हम्म.
ती वहिणी आहे का नाही?
हाय की
हा. तिला एकच मुलगी आहे का परत?
हम् एकच मुलगी आहे परत नाही काही
हा.
हम्म.
अजून
वाटलय मला तुमच्या आवाजाने.
मला जेवल की झोपच लागते आता थोड्या वेळ तासभर जरा मी पडते जरा अशी डोकं ठऊन झोपते. आणि एक ताासने पर तुम्हाला आणि फोन करत.
ऑफिस ला असलं की नाही डोकं ठेवायचं टेबलावर आणि झोपायचं.
तेच की तसच करते आता एक तासभर झोपते आणि तुम्हाला आणि पाचला फोन पाचला फ्री असते ना तोपर्यंत बघा आणि दुसरीकडे कुठ तर भेटते का तोपर्यंत
हा हा.
आपले किती दोन कॉल राहिले ना आता
माझे तीन तुमचे दोन
बघूया आपण जेवढे होतील तेवढे करून टाकूया उद्या
आता तुमचा तिसरा कॉल झाला ना माझा अजून तीन कॉल करायचा आहेत तुम्हाला मी
हम्म. आपण काय करू आणि थोडा एक पाच वाजता कॉल करते आणि दोन कॉल करून घ्या. म्हणजे मग आणि संध्याकाळी बघून काय होतील ते आप संध्याकाळी करू. उद्याच्याला काही नाही तरर कोण भेटलं तर मग आपणच एकमेकीला करायला पाहिजे मग काय करणार.
बर बर ठीक आहे चालेल कसं करूयाेत.
हम्म तेच ते अजून राहिलेय आपले. तीन चार सेकंद राहिले पाहिजे काहीतरी तीस वीस तीस सेकंद आहेत.
झाले की नऊचाळीस झालेत.
हो का का उठतय कदाित.
त्याचं काही सांगतात नाही उठलं तर लगेच उठते नाही तर अ कोणतच झुपते.
आता मोबाईल प
हा सुट्टी आहे ना.
आज शनिवार सुट्टी असल्यामूळ माझ्याडेच आहे. चालते ठेव का?